हॅलो नमस्ते.
हम्म झालं जेवण.
हा जेवण झालं तुमचं.
हा झालं बस तेच रोज स्वयंपाकाला काय करावं.
हो स्वयंपाक म्हणल्यावर गृहिणीच कामच येते. कधी सुट्टी नाही करना.
तेच म्हणजे मग भाजी पण सप डत नाही ना रोज-
हा नाही रोज आणि रोज कसं मुलांना काय वाट
हा आपल्याला काय आवडत हो. कसे पण घरचेच जेवण बरं ना.
नाही घरच कसं थोडस आपण तेल वगैरे बाकीचे मसाले हे जंक फूड बाहेर कसं फास्ट फूड मध्ये जंग फूड जास्त असतं ना त्याच्यामुळं
हा तेच ना आपण कस आपल्या पद्धतीने घरी बनवतो ना.
हा आणि आपलं जरा घरच जरा तेल वगैरे कमी प्रमाणात असतो त्याच्यात अ फॅट वगैरे जास्त प्रमाणात जातो ना. हा मीठ कमी मसाले म्हणजे आता ते कस टेस्ट यावी म्हणून भरपूर मसाला टाकतात पण त्याचा पण शरीरावर खूप वाईट परिणाम होतो ना
हेल्दी नसतं ते पण मुलांना तेच हवं फास्ट फूडच जास्त आवडतं
हा उला नातो पिझ्झा बर्गर तर
ते कस आहे बनवायला सोपे असत पण तेच हवं त्यांना मग पटकन मिळत ऑर्डर केला की
घरी येत हो ना पावभाजी पुन्हा कोल्ड्रिंक्स आईस्क्रीम कामच नाही आता बघायचंच काम नाही उन्हाळ्यात तर हे
मंग बाप रे तेच ना मूला ना सुट्ट त्या सुट्ट्यांमध्ये तर तेच ह रोज गरच जेवण स्वादिष्ट नाही लागत त्यांना
हा नाही चवच लागत नाही घरी एक पोळी खातात घरच्या जेवणाची आणि बाहेर ऑर्डर केलं म्हणलं का मग दोन पोळ्या खाणार एक एक्स्ट्रा खाणार जेवण बाहेर
एक्स्ट्रा म्हणजे किती अजून सांगतात घे तसं लागत नाही तुम्ही घरी बनवलेलं बाहेर च चव नाही राहात म्हणे
पण बाहेर तर बघा ना तुम्ही किती एक वेळेस आणकाल दोन वेस पण तिसऱ्या वेळेस खाऊ वाटतं का आपल्याला नाही
नाही वाटात आणि पैसेच जातात ना पैशाचे उधडपड
हा हो ना आणि आजकाल तर किती महागाई झाली आहे बाहरची एखादी भाजी पण ऑर्डर करायची म्हण तर आडीचशे तीनशे रुपये लागायला
कि मग फक्त ते आपल्याला जिभे पुरत चव असतात
हा आणि त्याच्यामध्ये आपल्या किती पौष्टिक भाज्या येऊ शकतात त्याच्यामध्ये त्या पैशामध्ये बरं बाकीच फ्रूट्स म्हणले तर जे शरीराला चांगलेत... हा
हे बाहेर म्हणजे इतके कॅफे म्हणजे असं ओपन झालं हॉटेल वगैरे त्याच्यामुळे इतकं वाटत मुलांना की आपण घेऊन जात नाही त्यांना
हा
पण ते कस आहे फास्ट फूड इतकं
नाही नाही त्याच्यात कोलेस्ट्रॉल चॅट पुन्हा हायजीन हायजीनचा जास्त त्याच्यात म्हणजे हे हि केलेलं नसते, बघितलेलं नसते, किती हायजीन आहे? लेकरांसाठी किती धोकादायक आहे?.... कधी कधी ले कुणा कुणाला तर फूड पॉयझनिंग पण होऊ शकतो ना
हुं..
आता आमच्यातच नाही का माझी आई तिनं काहीतर काही खाण्यात आलं वाटतं तिच्या इतक फूड पॉयझनिंग झाले ना आत्ता सध्या ती ऍडमिट आहे आणि ते डॉक्टर म्हणालयात तुम्ही बाहेरचं काहीतर खाल्लंय त्याचं फूड पॉयजनिंग झालं
सेम मला पण तसच झालं होत पाच दिवस इतके सलाईन लावली दवाखान्यात एकच दिवस बाहेर गेलो दवाखान्यात गेलोे से मग बाहेर खान्यात आलो काय काय माहिती काय झालं सेम तसच झालं होतं मला पण मध्येच इतके पाच दिवस दवाखान्याचे चक्कर फिरले असं वाटत की, खरंच खावं नाही मुलं नाही ऐकत ना
ताजं बनवायच होत आपल्याला मी करून देते तर नाही थोडस आप पण माइंड चेंज म्हणून फ्रेश होतात म्हणून वाटत आपल्या पण तेच होतं त्या परिणाम वेगळाच होतो ना ते मुलांना पण त्रास होतो आपल्याला ही पण ते डायजेस्ट व्हायला म्हणजे पचन व्हायला पण खूप वेळ लागतो ते बाहेरचं खाणं
खूप वेळ लागतात ते कसं आहे तेल सुद्धा ते एकच वारंवार तेच तेलात तेल युज करतात ते.. हा.. ते कस तेल पण चेंज करत नाही. आपल्याला कप, खोकला असा पण त्रास होतो ना
आणि म्हणजे आता कसं होतय थोडासा पाऊस पडला की माश्यांच प्रमाण वाढत मग ते माशा त्याच्यावर जाऊन बसतात मग त्याच्यामुळं आजार खूप पसरतात त्याच्यामुळं आणि आता आजार प्रमाण म्हणजे ह्या पावसाळ्यात तर लोकांनी न बाहेर च खाणं खूप टाळलं पाहिजे. आता जरास उन्हाळ्यात कसं आजाराच प्रमाण कमी कमी होतं पण पावसाळ्यात आता खूप वाढलं जातं मुलां जास्त तर मुलांना खूप त्रास होतो असा
हो मुलांना त्रास होतो फास्ट फूडचा कसंय ते म्हणजे आरोग्यासाठी खूप घातक असतं ते
नाय तर त्याच्यात कसं तेल जास्त, मसाल्याचं प्रमाण जास्त आणि ते कसं होतय पुन्हा खातात मुलं आव ते पुन्हा करून कसतर होतं ना. खाल्ल्यानंतर. खाताना काहींच हीच वाटत नाही. किती खावं कळत नाही.
काहीच वाटत नाही. आणि ते कसं ते म्हणजे ते अन्न टिकवण्यासाठी ते रस. सायनाचा उपयोग करतात नाई. केमिकल-युक्त. अ ते टिकून राहावं म्हणून. ते ताजं नसत तरी पण मग तेच हवं.
आणि आजकाल पावलो-पावली हॉटेल झाल्यात. एक हॉटेल सोडलं की दुसरं आहे. दुसरं
हो तेच ना. मग त्याच्याने मग वजन वाढतं लठ्ठपणा
दहा मध्ये सात-जण लठ्ठ आहेत तीन मध्ये आहेत त्याच्यात पण पुन्हा ते. लोकांच तस झालंय घरातच बसुन घरात बसून लठ्ठपणा वाढलेला आहे. त्यांना ऑनलाईन ऑर्डर केली की सगळं मिळतं. बाहेर पण जाण्यात येत नाही त्यांच.
जाणवत नाही. कस मग मधुमेहा मुळे डायबेटीसचा त्रास. ते ती पण किती पायला भेटय ते किती कंट्रोल केलं त डयबेटीस सुधा कंट्रोल राहिल ना. फास्-फूड कमी केल त होममेड चांगलं येतं. ते आपलं आपल घरचं जेवण. तर घरचं जेवण.
हो ना. हो ना. हो ना. ते आपल्या आरोग्यासाठी घर च्या आरोग्यासाठी कुणाला आजकाल बीपीचा शुगर चा बऱच
हो बरच होतंय त्याच रूम म आपल्याला हा हार्ट अटॅक येतो. किती. आता तर खूप म्हणजे झोपलेला तर. झोपलेला राहुन जातो माणूस.
नाही आता आमच्यातच ना हां आमच्यात पण आमचे पप्पा असे चार वाजेपर्यंत दुकानात होते, थोडसं दुखायलं म्हणून हॉस्पि टलमध्ये गेले ते पण नंतर घरीच आले नाहीत ना त्यांना एकामागं एक तीन अटॅक आले एक आणि
म आणि खूप तरुण ऐकायला भेटतय ते.
काहीच नाही ना आता माझा ये मुलगा छोटा आहे आणखी काहीच बघितलं नाही ना त्यांनी.
हो तेच ना.
पण कसं आपल्याला माहित पण नसत, हे आ हार्ट अटॅकच खूप म्हणजे वाईट निघालंय की आलं की माणूस घेऊनच जात. तो दुसर आजार तरी माणूस थोडे दिवस ठेवतो पण हार्ट अटॅक असा आहे की ते खा म्हणजे पथ्य नाहीत पाळले शुगरच्या लोकांनी बीपी म्हणजे शुगर बीपीचे लोक काय करतात पथ्ये पाळत नाहीत ना. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो वे वेळेवर चेकिंग बर खाणं व्यवस्
ते हो ते सज बहिणीच्या सासुला पण सेम तसच झालं तिचं पण तसच म्हणजे बाहेर खाल्लं तिने. काय खाण्यात आल काय माहिती, दुसऱ्या दिवशी तसच तिला अशी झोपली म्हणजे असं दवाखान्यात घेउन गेले काहीच नाही. म्हणजे उठलीच नाही ती, म्हणजे त्यांना पण खूप चव होती बाहेर अस फास्ट फूड खाण्यायचं त्या सतत म्हणायच्या की आपलं घरचं जेवन करा. आपलं होम मेडच बर.
हा.
पण एक त्यां पण ते लहान मुलं खायचे त्यांना पण दिली.
पण आजकाल ना ते आपण युट्यूबमुळे वगैरे बाहेरच्या पण रेसिपी घरी बनू शक
हो घरी बनू श पण विटामिन्स नाही ना लहान मुण कसं हिरवा भाजीपाला नाही.
काय नाही ह आजकाल मुलांना ना भाजी पाला तर खाऊच वाटत नाही, बा म्हणजे अस काहीतरी इडली करा डोसा करा. रोज एक करा पण पालेभाज्या पालक नको वाटतो मेथी, नको वाटते हे ह्याच्यात खर तरवी विटामिन, कॅल्शिम कॅल्शियम असतं ते त्यांना नकोच वाटतं.
मग त्यांना मग कॅलरीज कुठेरी हे भेटेल मग किती त्याच्यात विटॅमिन्स त्यांना काही
आणि त्याच्यामुळे मग ते काय होतात मग जास्त आजारी पडतात आता माझा मुलगा तो खातो सगळा वथ पण माझी मुलगी ना अजिबात भाज्या खात नाही एक तर ती कांदा टमॅटो खात नाही त्याच्यामुळे भाज्यांच प्रमाण खूप कमी आहे तिचं मग त्याच्यामुळं
इतकी छोटी आहे फक्त तिला खिचडी हवी किंवा मग बाहेरच्या जला इतकी खुश होते फास्ट फू
हा आता ते कुरकुरे वगैरे ते तरी आवडत मुलांना पण ते ना खरंच ते जर खाल्ल्याना इतके आजारी पडतात म्ह आम्ही आमच्यात तर सध्या बंद आहे आम्ही कसलं सांगत नाहीत घरी आम्ही पण खात नाहीत आणि मुला
हो तिला तेच सांगते तिच्यातमाण बाहेरच म्हणजे घेऊनच खूप कमी जातो तिला म्हणजे बाहेरच खाणारच नाही आता पसूनच सवय लावली तर बरं ना त्यांच्या हेल्दीला
नाही ते आणि आता पावसाळ्या तर अजिबात नाही एकत एक तर आजारी पडले ना मुलं लवकर बरे हो
लोकल बरत नाही आणि मुलीच कसं आहे मुलीमध्ये ते आपल्याला पिसओडी ते खूप पाहाला वाटतं मग त्यांना सांायला खूप बरं हो
हा अवघड आणि आणि लेकराजारी पडलं की सगळं घर डिस्टर्ब होऊन जात म्हणजे वातावरण घरातलं स बड जात आप पण शरीरावर त्याचा परिणाम होत ना आपल्याला पण वेळेवर काही भेट नाही लेकर आजारी त्याच्यामुळे बाहेरच जंक फूड फास्ट फूड देऊ नये लेकरांना
हां चालेल बोलू मग
हो हो चालेल.